काय करतया?
काय नय आता बसली होती.
अच्छा- अच्छा. बसली म्हणजे, जेवण झालं?
हा झाले जेवणं.
हो का, काय खाल्लं?
आज का, अंड्याची भाजी केलेली. अंड्याची भुर्जी, हम्म.
वा रे वा. मग ऑफिस तुमचं, घ घरी असता ना तुम्ही?
हो घरीच असते ना मी, तुम्ही ऑफिसला हाय का?
हां मी ऑफिसलाज हे.
ह्म ह्म ह्म ह्म.
ह्ह, काय बाकी? हो जेवण झालं.
ह्म ह्म.
मं.
अन मग बाकी?
काय नई. तुम्ही इथे गेलात का अं अजिंठा वेरूड ला?
ह्म ट्रीप म्हणून गेली मी लहानपणे होते, जेव्हा ट्रिप घेऊन जायची टेन्थ ला असतांना तेव्हा जायचो. पण आता कधीचं काय जाण वगैरे काही झालं नाहीये.
बघण्यासारखं खूप आहे तिकडं, हो तुम्ही गेलात त काय बघितलं, तिथे?
आता एवढं आठवत नहीं, लहानपणी गेलो होतो. भरपूर दिवस झाले तिथे जाऊन, हां लेण्या वगैरे आहेत.
हम्म हम्.
ह
पुरात कालीन वगैरे, म्हणजे ऐतिहासिक खूप काही, गोष्टी बघण्यासारख्या, म्हणजे लहानपरांना खूप काही बघण्यासारखं, तिथे.
होन हम्म् हम्म.
हम्म ह्म, तुम्ही सहलीला गेले असाल, शिक्षकांनी हम्म.
हम्म, लहानपणी सहल घेऊन, शिक्षक घेऊन जायचे सहली सोबत गेलोय.
होणा.
हां.
त्यामुळं, तुम्ही एकदा सेवदनला, पण जाऊन या.
श्रीवर्धन ला?
हो भारी तिकडं श्रो तिकडे बीच ये, परत सोम देवीचं मंदिर ये, खूप जागृत देवस्थान ये, ते.
हो का, हं हं हं हं अजून काय, तिथे बघण्यासारखं, दुसरं?
ते सोमज्यादेवीचं असं म्हटलं जातं की, बाबा तिथ इच्छा, लगेच पूर्ण होते असं पही लोकांची, श्रद्धा तिथे. ते खूप भारीये तुझं
ह्म.
का तुम्ही हसताय, काय विषय?
नही तुम्हाला कंटळा आलाय, वाट
नही नही न, कंटाळा नाय तस ते व मघापासून डेस्टॉपवर होतो ना, म ते डोळे जरा दुखाय लागलेले.
हम् हम ह्म.
काय म्हणता, बाकी नवीन अजून?
काय नही बाकी, अजून काय तिथ श्रीवर्दनला, बघण्यासारखं.
श्री वर्धनला अरबी, अरबी समुद्र.
असंय का, ह्म ह्म.
अरबी समुद्र आहे, खूप आप
ते तुमचे रिलेटिव्ह राहतात का, तिथे?
आ, आमचे चुलत मामा तिथं राहायचे.
हां हां हां हं. तुम्ही कुठे राहायचे पहिले, तिथेच राहायचे का मग? हां हां हां हं. हा तिथे ऐकलंय असं, कौलारू घरं असतात, म्हणजे असं बघण्यासारखं ये, पर्यटन स्थळ सारखं.
तिथे खूप, बघण्यासारख, असं जुनी घर तुम्हाला खूप भेटतील तिथे.
हो का? हं.
हम्म, चोरी नाय, मारी नाय.
हम्म, खाली घर असतील तिथे? आता काय, फ्लॅट सिस्टम ये, सगळीकडे हम्म.
तुमच्या इकडे, खाली घर नसतील ना, अशी?
ऊमं, नही नही नई.
तुमच्या इथ फ्लाॅट मध्ये का?
हो फ्लॅट मध्ये.
तुमचं फ्लॅट मध्ये आहे का?
हो हो हो.
हो का.
हम्म हम् हम्.
बरं म‌. खाली घर खूप भारी असतो मी. शेण्याचं शेण आणि सावर सावऱ्याच वगैरे.
आता कोण काय सारत नाही एवढं शेणाचं वगैरे.
जुन्या बया असतात त्या करतात तशा आता अँड व्हान्स सगळे आले ना आता नाही काय कोण करत नाही तर पहिले खूप म्हणजे अ लक्ष्मी घरी येणार असं म्हंटलं जाईल. या अशा गोष्टीम हम त्या म्हणून तर मग प पहिले जुनी लोक किती टिके एकशे तीन वर्ष एकशे दोन वर्ष. आता तर हम् आता तर फास्ट फूडच आलय. झटपट तस माणूस पण वरती जातो झटपट.
हम् ह ह.
हम्म असा विषय.
हम्म बरोबर आहे.
काय उचापती.
तान ह शिकिवा
हो का.
हम हमम, तुम्ही किती वाजता घरी जातात मग?
तर मी सहा वाजता निघतो आठ वाजेपर्यंत घरी पोहोचतो.
हा हा हा हा.
लँग रूट आहे थोडा.
हम् हम हम्, भरपूर अंतर असेल ना? तरी किलो किती किलोमीटर येऊन जाऊन करतात तुम्ही.
एका साइडने आहे त फोर्टी फायव्ह किलोमीटर.
बपरे भरपूर येऊन जाऊ करता रोज हा. रोज जातात का येऊन जाऊन.
त्याच्या आसपास येत दररोज दररोज.
हम्म, रूम वगैरे करायच तुम्ही तिथे. रूम वगैरे करून राहायचं ना मग तिथेथे तुम्ही राहता तिथेथे.
नाही पूर्ण फॅमिली इथंच आहे ना ह इकडे एकटं कस मग म्हणजे बायकोला पण करमत नाही. नाही ना बायकोला करमत नाही ना इथलं कर्जाशिवाय.
हम् असं नाही ना मग तो म्हणजे पण धावपोळे किंवा येऊन जाऊन होतं.
आता काय एवढा एवढी वर्ष झाली आता काय.
किती वर्षापासून करताय तोम्ही.
नऊ दहा वर्ष.
बापरे भाऊ
हम
भरपूर स्ट्रगल आहे.
हम्म स्ट्रगल केल्यानं फळ मिळतं ना. स्ट्रगल तर करायलाच पाहिजे. बायकोला मी बायकोला मी पण तेच सांगतो बाबा स्ट्रगल करायचं.
असं आहे का, बायको ऐकते का तुमचं? ऐकते.
आता हल्लीच्या बायका काय कुठं काय ऐकतात पण ऐक ऐकते असं बोलायचं.
हम्म् दोन मिनिटं थांबा हा.
हम् हम्.
मुलगा उठला वाटतं तुमचा?
हम्म हम् हम्म हम् ह बोला बोला.
हा हम्म हम्. मुलगा उठला का तुमचा? अच्छा अच्छा. काय नाव बोलला तुम्ही त्याचं?
मितांश.
मितांश मितांश अच्छा अच्छा छान नाव.
हम् हम.
तो म्हणजे किती वर्षाचा आता अडीच वर्ष ना.
हम्म हम्म अडीच दोन वर्षाचा आहे आता.
अच्छा दोन वर्षांचं
हम्म हम्म.
बरंय.
झोप कमी आहे त्याला.
हो का मग त्याला ते जायफळच वगैरे दूध वगैरे द्यायचं ना.
हम्म देते तरी झोप म्हणजे झोपू देत नाही असं आहे त्याच जरा.
हो का.
हम्म.
झोप पाहिजेच.
ह ह.
मेंदूला आराम असतो जरासं, म्हणुन मी आता घरी एक